बोल
काय करायलाय मामी?
काय नाही बघ स्वयपाक.
हा- हा ह्याच्यामध्ये कि नाही जरा असं म्हणजे जास्त आवाज येऊ नये असं करा काय. ज्या आजूबाजूच सराउडिंग आवाज जास्त यायला नकोत एवढंच.
नाही इथं कोण, आता मी एकटीच बसलेलो लसून सोलाय लागलोय.
गेलीत अराध्या, पार्थ शाळेला?
पोर शाळेला गेली बाई.
वाढदिवसाला येत नाहीसा?
का मोठ्यान हाय वाढदिवस?
नाही मोठ्यानं म्हणजे तुम्ही तरी यायला पाहिजे असं मला माझं -माझं मत हाय ओ. मम्मी पण म्हणालती काल सांगणार आहे म्हणून. या की सगळीजण आजी आणि आजा येणार आहेत नव्ह आज.
आजी आणि आजा कधी येणार आहेत बघूया मामा तिरुपतीला जाणार म्हणाय लागल्यात तोपर्यंत.
मग तुम्ही एकटं काय करणार तिथं बसून? आराध्या आणि पार्थला पण सुट्टी आहे घेऊन या की. बारके पोरांना मजा येत्या शनिवार आणि रविवार उद्या, रविवारी आहे बघा.
होय मग ते तर मामा तेनी कधी जात्यात बघूया आता आजी तिकडं गेली म्हणजे म
मामा तेनी उद्या जाणार आहेत वाटत शनिवारी.
मामा सोमवारी जाणार हाय म्हणत होतत. खरं आजी तिने तिकड गावाला येणार मग मामा सोमवारी लगेच जाणार. नाही तर माझ्या पशी पण कोण तर पाहिजे शेडकट जायचं कसं करायचं मग एकटीला मला व्हायला तर पाहिजे सगळं.
होय म आला असतासा तुम्ही.
पोल्ट्रीकड जाऊन खाद्य आणि सगळं सकाळचं म लवकर जायला लागतय मग मला चालत जायला पाहिजे. कारण मला पोरांच्या शाळेच्या वेळापर्यंत परत या लागतय जाऊन.
चालत कशाला, चिनू नाहीतर रुद्राच्या गाडीवरण जायचं.
मग त्यांच्यात, त्यांनी पण यायला लागतेच ना शेडला मग सगळे एकदम कसं जाणार एका गाडीवरन
ह तिब्बल सीट बसायचं. मग, आम्ही कोल्हापुरात तिब्बल सीट घेऊन जाताव.
त्यांच्यात चालत नाहीत म्हण, गाडीवरन आस आम्ही शंभर किलोची माणसं आहे.
आई इलेक्ट्रिक चिनू चिनूची चालते की चे चिनूची काही इलेक्ट्रिक नाही. होय काय ओला.
ओलाचा बेल्ट कट झालाय मग
हा हा.
तेनी तो चिनुची गाडी घेऊन जातात तेनी. आता कसं होतय. मग मामा जर नसला तर मग चिनू आणि मी दोघंजण जायचं एका गाडीवरंन मामीना थांबा म्हनायचं मग. तो त्यांच्या बाजूच करतोय. मी आमच्या बाजू करून यायच.
होय. चालतय की तसं पण.
जरा लवकर उठून फक्त डबातेन करून ठेवायचं. आणि मग जायचं. म्हणजे काही आल्यानंतर टेन्शन नाही. पोरांचं नुसतं आवरुन शाळेत पाठवलं तरी पण चालतय.
होय.
मग तोपर्यंत इथ मामी असत्यातच पोर मी गेलो तरी पण आजी आजोबा नसल तरी पण, मामांना म्हणायला लागलोय कारण अ दहा पोती खाद्य घालायचं असते.
होय.
मग ते एकटीला मला व्हायला तर पाहिजे. खाद्य घालून दहा पोती पन्नास पन्नास किलोची.
मग एक दिवस नसल तर चालत नाही काय पक्ष्यांना?
ते खाद्य नसून चालत नाही. त्यासनी मर होत्या मग
असं हाय होय.
मग काय कर
म्हणजे नाहीतर मग एक दिवस न घालता तुम्ही इकड आला असतासा. मामा काय सगळं त्यांच पॅक किंग करून ठेवून. मग आला असतासा चाललं असतं की त्यांच त्यांनी गेले असते काय चालत नाही?
खरं, सगळेच येऊन कसं करतीस गं. पोरांच पेपर चालू आहे नव्ह.
सोमवारी पेपर आहेत त्यांच
आराध्याचा सोमवार आहेत. आता पार्थच चालू आहेत नव्ह. आराध्याच्या सोमवारपासून मग चालू होणार मग यायचं होत नाही. मग काय जर पेपर नसत. सुट्टी असती तर मग मी आलो असतो उशर, आदल्या दिवशी आलो असतो. तू केकच मटेरियल इकडंन घेऊन आलो असतो. तिथं केक केला असता माप मोठा दोन किलोचा.
होय. तेच की.
एवढं काय त्यात. खरं वेळ पाहिजे आणि पोरांना सुट्टया पाहिजे तेवढंच.
तेच की.
मगं काय आलो असतो. आता भैयाच्या एंगेजमेंट दिवशी गेलेलो. तर मी आदल्या दिवशी एकांड जाताना साहित्य घेऊन गेलतो.
केक केलासा?
हा तिथं गेल्यावर. एंगेजमेंटचा अडीच किलो अडीच का साडेतीन किलोचा केक केलत. व्हाईट कलर मध्ये पूर्ण
हम हम.
म्हणजे गुलाबाची फुलं लावून. केला असता आता आराध्याच्या पार पण बडेला बॉस बेबी थीमचा केक केलेला आम्ही.
हो. फोटो बघितली हो मी चिन्नूच्या फोन मध्ये होती बघा बघितल. चिनू परवा आलता की नाही घरला बघितलं की.
हा हा मग काय तुम्ही थीम हे केलायचं काय?
काय माहितीय आता की एक कधी आणायचंय.
म्हणजे ते थीम थीम नुसार के करणार आहे काय म्हटलं?
नाही हो मला काही माहित नाही आकाश जादा जाणतोय नाही.
हा हा लहान मुलांचं हा का एककड करून पण पाठवला असता खरं मी तेवड्या वेळ राहायला पाहिजे. ते मेळतो ना नाहीतर मग येऊन घेऊन जालत. होय आणि मोठी गाडी असली म्हणजे काय वाटत नाही हे बस नाही येणार आहे नाही मग हच्याकडनं पा णार कसं?
नाही आत्ता आता आज आहे मॅरेज म्हटल्यावर कसं ते रविवारी बड्डे आहे त्याचा अस होते रविवारी बड्डे आहे नाही त्याचा
होयर.
मग ते आता कस हे होणार म्हण.
मग शन शनिवारी येणार आहे ना मग तिकडं.
येणार आहे काय?
होय म्हून तू त्यािनू शनिवारी जाणार आहे म्हणून मी
त्याला म्हणाल तो आम्ही राहा बाबा म्हणून तर राहिलाच नाही की गडी
हा तो म्हनालागला मला दा ला वर्डल म्हणा लागला नाही गेलो तर जाणार आहे व म्हणाला मी शनिवारी रविारी रविवारी वाढदिवस करणार सोमवारी परत येणार म्हणाला.
मथ त्याला शिव्या देऊन देऊन देऊन घालवले.
ह.
म्हणजे सांगाल तर आम्ही बड्डे आलाय जवळ करूनच राहा. करूनच जा म्हणताना काय ऐकलंच नाही पर नाही ममा नाही म्हणला. काम आहे माझं जाणारच आहे जा म्हणलं मग
म्हणत होता तो मला अ राहा म्हणत होती त्यांनी राहिलो नाही मी आणि नाही ग गेलं तर मला ओरडतील म्हणा लागलं मी जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी बड्डे करून येणार आहे म्हटलं.
हम् हम.
सोमवारी येणार आहे म्हटला रविवारी बड्डे झाल्यानंतर
होय सोमवारीच यायला लागते व रविवारी कसं रात्रीचा असणार नाही बड्डे
हा मग मोठ्यान करणारायचं काय तेवढंच घरातल्या घरात
घरातल्या घरात म्हणजे आता आजीला एक बोलवलंय मम्मी म्हणाली ती बोरगाव होती. च् ननाक बोलवायला पाहिजे बघू. लयजण अस नाही नाही ते मग वहिनींच्या मम्मी आणि पप्पाला तर बोलवायला पाहिजे. त्यांच्या मामाला पण बोलवतील एवढीच आणि आकाशदळाचे एक दोन मित्र माझ्या मैत्रिणीला बोलवलो खर ती मैत्रिणी की नाही. तिच्या भावाला इथं भावाच ऍडमिशन केल्या नाही ती संजय वडावतला मग तिच्या भावाला ती घेऊन जाणार आहे रूम वरती तिच्या त्याच्या तिच्या ते कसं संजय घोडावत मध्ये नॉन व्हेज अलाऊड नाही आहे. त्याला लागते नॉनव्हेज मग ही त्याला करून घालणार आहेत अ नंतर त्याच्या एक्झाम चालू होणार आहेत ना. त्यामु नंतर यायला वेळ मिळत नाही म्हणून नंतर कधी तररी येऊन जातो म्हणली मग त्याम पण येणार नाही एवढंच की आणि कुणाला बोलवणार नाही गल्लीतली एक चार पाच पोरं.
चालते आमच्यात कसं पोहराना म्हणजे मम्मी काय म्हटली तुमची? तुमची मम्मी काय म्हटली. अक्काला आणि पप्पाला लावून द्या म्हणजे आजीला न आजोबांना
हा हा.
यांना म्हटले मग आमच्या पोरांना तर सुट्ट्या नाहीत नाही तर मग आम्हाला पर्णया म कलासक हा मग आजीला नय झालं तरी पाठवून द्या म
पेपर आहेत ते तुमचं
ह पोरांच्या आणि आता मध्ये आठ दिवस लग्न चाचणी परीक्षा
हम् हम् होय आठ दिवस आणि लग्नासाठी सुट्टी काढलेल असा
आणि लग्नासाठी आठ दिवस होता आधी सुट्टी घेतल्या आणि परत सुट्टी मिळाल तर पाहिजे
होय बरोबर आहे की
मग कसं सारखं सारखं देत नाही रविवारी आहे रविवार आहे सोड फक्त सोमवार मग एक दिवस शाळा च त्याच की
कार रविवारी रात्रीच तर येऊन चालत नाही
होय
ह बघू आता
तिकड पाऊस पडालाय
पाऊस आहे बा इकड सकाळपासन वातावरण पण पावसाचं आहे आणि आता जरा असं दहा मिनट येऊन गेलाय
ह आमच्या इकडे पण तसच आहे सेम या आलाय बारीक बारीक मी वर येऊन बसलो टेरेस वर
हो इकडं म्हणजे ऊन नाहीच पाऊस आहेच बारीक बारीक सकाळपासून
होय इकड पण तसच झालंय वातावरण
पट्टवाळनाथ
आता तुमचं पावसाळ्यात काम थांबतंय न
काम थांबलं न म्हणूनच मामा चाललात तिरुपतीला काय काम नाही म्हणूनच तर
होय बरोबर आहे की
मग मी आलो असतो चार दिवस तिकडं आता कसं पण काम नाही कर मग पोरांना सुट्ट्या मिळायच्या अघड आल्या सगळं म पेपर वाढ पाहिजे होय मग पेपर वाढ पाहिजे मग यायला मिळतय नाहीतर मग पक्षी य पक्षी आहेत फॅमस मामाला एकट्याला लोढतय
ह हो
बर
वय
हम्म बघू आता मग कोड ना होय आता दसऱ्यातच सुट्ट्या का त्यांना तोपर्यंत नाही
होय मग मी तुम्ही मालवणला गेलता काय हो
नाही ग जायला ती भाऊज आमच्या मनाला लागली जाऊया ती मालवणची असली म तिकडं फिरायला चांगलं आहे ओळखकीचे आहेत म्हणते आमच्या ते समुद्रात आत जातला असते की
हा हा
तिचा भाऊ हा तिचा भाऊ आतन फिरवून आणत
तीच वाटते्या बाई स्कुबा डायविंग करायला काय हे नाही खरं भीती वाटते जरा पिक्चर बघा की जरा समुद्रातलं त्यात समजतेच खूप डायविंग काय आहे
आतम फिरवून आणतो म्हणत्या तुम्हाला फ्री म त्याला पैसे जास्त घेतात ना मग तिचा भाऊ ते आत मग घेऊन जातोय म्हणे
बाय
मग ते म्हणजे सगळ्याच योगण आणत या जिथं काय मासे आणि ज ट्रक नाही रिस्क नाही तिथंच नेतात त्याने त्यांना माहिती असते नाही सारखं दिवसातना धावळ जातात त्याने आत्.
बापरे
त्याच्यामुं क त्यांना माहिती असते. ते एक एक तासाच असते एका एका तासात त्यां म सगळं फिरवून आणतात मला तिच्या्याकडे व्हिडिओ आहेत नव्हती गेलेली नाहीळत समुद्रात ती सजव दाखवत होती ते सोबत खडा एक धबधबा आहे बघायला जाला.
समुद्रातलं.
चवतखडा धबधबाद बघायला जाऊया काय?
कुठा आहे ते
गारगोटी जवळ आहे.
चवत कडा काय हा होय होय. ते आपलं माझी मैत्रिणी ला की नाही. माझी मैत्रिण माझ्या मैत्रिणीला की नाही नेपाळला दिलय. परवा लग्न झालय तिच. आणि मग त्यानी गेलेलीत बा सवत कडा धबधब्याला मग चिनु आलता बघा तेव्हा मी विचार. त्याला हे कुठ आहे रे म्हणताना तो म्हटला गारगोटी जवळ आहे.
गारगोटी जवळ आले आणि वैभव ते गेलेले परवा आणि सात धबधबे एका जागे आहेत गर्दी तेवढी असतात मस्त आहे म्हणाल ते बघायला आंबोलीचं काय करतेस म्हणायला लागलं. त्याच्यापेक्षा तिथं भार आहे
होय काय?
जाऊया एक दिवस या
होय जाऊया की बघू. आता हे काय म्हणतात ते माझा पेपर झालं की नाही मग जाऊया एक चार पाच सहा दिवस आणि सुट्टी आहे. मग आणि परत तोंडी परीक्षा चालू होत्या तेव्हा येऊन जातो मग
चालते चालते त्यावेळी एक दिवस प्लॅन करा मम्मी पप्पा
तुम्ही ह्याला गेलता स काय? आपलं कोल्हापुरात जवळ एक आहे बघा काय म्हणतात ते पठार आहे मसाई पठार. गेलतासा मी गेलतो अवा. कुमार निमगलत.
दोत
गेल्या वर्षी गेलता.
हा आम्ही नाही बाई. आम्ही गेल्या वर्षी पावसाळ्यात गेलेलो ग पन्हाळाला तेवढंच की आकाश पण आलते तेव्हा इकड